हॅलो हा ते सुंदीरला फोन केलाता
हा.
पण का इंगेज यायलाय.
हा हा असू दे
चहाला ठेवायचं आता जरा
हा हा संपला काय?
संपत आलाय.
हम् हम मग आता रात्रीच चहा उरला तर काय कर कसा
सकायच्या ला खपतोय हाय असा राहतोय. हॅलो मग आणि काय?
रात्रीचा चहा उरला
तेच की सकाळी वापरायच
चालते
ह हय खरच ये
कायतरी त् ठेवतय ह मग
त्या समजतातच की
खरं दूध घालून ठेवलेलं खराब होतय ना
नाही होत सकाळ आले की उठून पळायचं एकुक कढायची
हा मग काय नाही मात्र तीन व्हायचे काही नाही
हं हं म्म ते रईटम चप च खावत सुधा किव करत्यात
ईकत घेतात त्यानी काय करत्यात त्याचं
काय माहित काय करत्यात, एवढं कशाला विचारलं म मी काय इचारला नही.
हम्म हम्म म आम्ही चुलीवर करत्यात स्वयंपाक ह ह बाहेर बाहेर सगळं घेऊन येत्यात काय मग साहित्य
हो हि आया अ त्यावर करत्या चुलीवर
हा
ते कस होतय, आया
का बक्कळ का असतंय?
त्या आम्ही मामीं म मा मामा कस नुसतं दूध भात नाही तर दूध काय तर असं वाळलं खातूयं. दूध चपाती कुठं कोय एक किलो पोहेच खायाचं. शिरा मी खायालाकेलेलं. तेच खायाचं
हूं हूं
आई, मी असली की आम्ही तिघे पण जेवणार असतुया. कर त्याच चुलीवर.
हूं हूं
जातो. आणि एकदा चुलीला एक लाकूड घातलं किती हार देऊ? चांगलं आपल्या उंची एवढे एक एक लाकूड हाय.
हं हं, मोठे आहेत.
ह. मल्लारीची.
हा हा
गरू डत्या हा फोडा जा ना पडायच्या निमित्तान हे केलं हम्म
गावाला जाणार होतं नव्ह
सकाळीच सांगितल्या काय पाहिजे खायला सांग खरं मी गेल्यावर ना काय आई कालवन भाकरी करते ते खायचं तुला सांग म्हणून सांगतंय
हा हा
मग पुरी भाजी करूया म्हटल्या आता
हा, हा दुकानात पण चालतय कि सकाळी नाशत्याला पुरी भाजी ठेवल्यावर
जमायला पाहिजे
पीठ तेन मामी कडन मळून आणायचं आणि लाटून आणायचं ते काही चिकटत नाही पीठ लावलेला असते चटकत नाहीआणि एका डब्यातन घालून आणून तळायच
सगळं काय काय लय करायला येत ते खरं
तसं पण भजी त्यात तळतायसा त्यातच एक चार पु्या पुऱ्या तळून काढलं तरी चालतंय
खरं भज्याच कसं काळ बिळ लागल न चालतय पुरी पांढरी शुभ्र पाहिजे
हम्म पहिला पुऱ्या तळून घेऊनच मग ते हे करायचं त्यात भजी तळायचं
परत द्या परत द्या हॅलो
हा
आणि पुऱ्या मग मग आम्ही पण चांगल्या करतात. तेल लावत नाही काय नाही. टम्म फुगत्यात. हे तो पन्नास रुपयाला, हम्म. दोन पुऱ्या आणि भाजी.
दोन नसतील चार असतील.
कितीे होत्या काय माहित? पण पुऱ्या चांगल्या भाकरी गवाणी असत्यात.
हं. पन्नास रुपयाला चार असत्यात. कर्नाटक मध्ये सत्तर रुपयला चार. होय, परवा आम्ही गेलो तव्हा चवटेकन मधन डो डोसा खा खाल्लादी.
चव
नाही, जमखंडीत.
हां,
गेलो घरला, दादा मग आलं न्यायला. भय्याला भुका लागल्या होत्या. जेवलो नव घरात. आणि तिथं गेल्यावर म्हणायला लागला इष्टीत निम्यात गेल्यावर मला भूक लागल्या दिदी. मग मिरजत पण काय बोलला नाही. मिरजत पहिल्यासारखं नाही ना ते हॉटेल?
हा ती काढली आता सगळ तिथलं. आणि ते पण सगळं पडकू तुड कूड बांदलय
असलं. आणि तिकडचं स सिटी बसच चांगल होत त्याच, लोकलच
हां.
काढले आणि तिथं पण ते काय, काय, बांधायला. चालु केले.
हु हु!
पावसात उभा राहिला इथं बगा, मामान. सांगितले, एक गाडी घे म्हणून.
कसली आहे. हा हा होय, तुम्हाला जवळ आहे. चालत की यायाला जायला.
थं.
हूं!
जायलाच आम्हाला नुक होय.
होय.
बँकेचा अकाउंट ते काढ म्हनंलं.
हूं काडा.
आणि काय मग?
मम्मी, तेन आता येणार आहेत.
कवा.
तीन तारखेला.
का?
ते हे करायच्या, आईची ओटी भरायले.
सगळे जण येणारेत व्हय?
महिन्याच. तिला, बी सांगितलं तिला, बी सं सांगितल म्या. मामीला बी नाही, आईला बी मामीला काय ए आईला स सांगायची राहत नाही ती.
हूं!
आणि जर हिला कळाल आईला. तर आई म्हणते हा असल कशाला. आत जात नाही. नवरा हांतराय आहे
हम्म हम्म मग सगळ्या मावश्या येणारेत?
ही बारकी मावशीये.
हम्म हम्म.
म आता काय ते गाडीवरनच येणार असतील?
हा त कस येत काय? आल्यावर जरा घर बसते. ह्या वेळेस कोणा आली म्हणत.
काय ते
या वर्ष कोण आलीच नाय.
हां हां
बंट्या गेलाय काकाला काम असतील. मग काका काम असतील ते करायला जात त काम
हम्म हम्म.
आणि मग आणि परत ना पर परत ना मग काका नसलं की मग धारतीन काढायला कोणतरी लागतं. ते बबल्या पण नुसत आता तिथ बबल्या पण हॉस्टेलला आहे. हम्म हॉस्टेलला गेलाय.
हम्म हम्म.
शनिवार रैवार तेनं असं सुट्टीला ये
हम्म हम्म
आता आमच्या त कॉलेजला नव्वद टक्के मार्क पडलेलेच नाई आता.
हम्म.
फुडची जेवडी हेत तेवढे सगळ्यांचा सत्कार घेतला.
घेतेतच की मग.
हं. आता आमचा बी उदिच्यालाए. बोलवलय मला मग मॅडम पन गेलते.
हा हा
तसं येताना तिथन मी हे करून आणतो त्या कॉलेज मधनं कोणउचलून आलत
आं
नाय
हा
आणि काय मग?
काय नाय?
आणि काय मग?
माझ
हॅलो
हॅलो
आणि काय मग?
काय नाही.
सिगरेटच पाकीट ते पोरं
काय ते?
सिगरेटचं पाकीट.
हा हा.
पाकीट पन्नास रुपये, हे आहे शंभर रुपये दीडशे रुपये.
किते हे?
शिगरेटचे पाकीट
घेतात व्हय, हा हा.
ते.
खरं त्यावर बंदी आहे ना?
हा नाही.
हम्म.
आता आमच आपलं पारलेचा बॉक्सचा फिल आहे. पार्ले बिस्किटचा. थोड्यावेळ बघतो की. किती जाच आहोत.
हा बरं परत आणि कर.
हा सांग की दोन मिनटं.
हा.